हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो हा यालाय आता. आवाज असं घुमल्या वाणी यालागला जरा असं.
वाऱ्याचा वार आहे.
वार आहे का? पाऊस हाय.
प बारी हायकी.
बारीक हाय होय आवाज अडकालाय.
आज पाऊस आहे.
हम्म हम्म. आणि काय म? कुठे गेलता मगाशी?
आता गावाात सांग होत. होतू गावांत.
हम्म हम्म हम्म.
ते ग्रुपवरर टाकलं तो कम्प्लीट करायचाय म्हणून. म्हणून आणि तुम्हाला फोन केला मी.
बर बर.
ते पूर्ण करायचेंय. भावाला पण सांगितलं फोन करून.
हा हा ह.
बर करतो म्हणला.
हो काय.
गावात काय? पोरी शाळेला.
हां
हम्म मगाशी गेल्यात. साडे दहा वाजता. त्यांच टायमिंग होतेय लगेच. साडेबारा पावणे एकला जायचं आणायला. आवाज तुमचा कट व्हायलाय.
हो तसं चुकतो
अडकालाय आवाज.
अ हा
हॅलो.
हां बोलकी.
हा आता यालाय व्यवस्थित. पावसामुळे रेंज नाही बहुतेक.
हा पाऊस चालू झाला इथेच. दर्शन घेतो.
हम्म हम्म हम्म. इथं पण जरा वातावरण झालेय आता. काळ झालेय. झाले बारीक आलं बघा. पाऊस.
हो
जेवण म.
दुपारी.
हम्म हम्म.
अच्छा.
बघ अनी काय?
आवाज कट व्हायलाय.
कट व्हायलाय.
हा.
कॉले हॅलो.
हॅलो आता काय बॅकग्राउंड ला गाण कोन म्हणाले का काय?
होता पाज नाही. आहेत कामगार आहेत लेबर आहेत.
हां हां हां ते आवाज याया लागलाय त्याचा.
हम्म. हो.
हम.
बारा वर्ष
आं?
मोदि काय साडेबारा वाजता येत्यात?
हा साडेबारा वाजता, पावणे एक वाजता, जायाच आणायला.
केलं की मग घेऊन यायचं.
जेवत असतात, जोस्तोवर.
काय म्हणते?
आं म प्ले ग्राउंड ला पळतात, खेळायला. सारखं, बारक झालंय वट येतच नाही, अं?
फ
हम्म. प्ले ग्राउंड ला खेळताच ते येत नही, रळत-लोळत सगळं तिथं. नही येणार म्हणून, खेळणार म्हणून. लई दमवत ते. काय म्हणालता तुम्ही?
हॅलो? आं?
पाऊस झाला?
पाऊस अ बारीक हाय. तिकडं काय मोठाय?
पा.
हम्म ह्म, आवाज तुमचा लई कट वायला, आवाजच येईना.
झालाय का?
हा, आता आला.
ते वारस, वार.
हां. वारं सुटल्यामुळं हां, त्या रेंज कमी-जास्त व्हायला लागल्या कि नाय? मी पण बाहेरच बसलोय, आत गेलोच नाही, आत गेले की रेन्ज जाते मग.
नाष्टा वगैरे झालाय की नाही? हॅलो?
हॅलो?
हॅलो?
हा, बोलकी.
आवाज म्हणलं, कायच येईना झालाय, काय कुठं थांबलायका?
ऐक जे नाच य
हॅलो.
आवाज कायच इना झालता मगाशी. आता याला
कमी कर हां हां.
पावस आता येतोय बघा मोठा.
होय पाऊस चालूच हाय.
हम्म तिकडं मोठ हाय काय?
नाय बारीक हाय होय.
हम्म हम् आता झिरमाठा हाय.
हम्.
आता इल मोठा काळ झालय लय.
चालू हाय की.
हा.
काम चालूय की नाय?
काम चालूय.
हम्म.
ते उंदीर कनाय त्याला आणि एक चिटकलग.
चिटकलय?
हम्म. छोट बारक हाय.
होय.
आणि एक मोठा आलय बाहेरनं.
मोठ आलय?
होय आताच आलय आम्ही इथच बसलोय हॉलमध्ये.
हा.
आणि पळत आलं बाहेर न आणि त्याला फरशीवर त्याला पळायला प येईना. आणि बाहेर न आलं मग ते काय केलंय ते चिटकायचं ते आणून बाहेर ठेवलय मी. हॉलमध्ये तिकड छतात गेलय उंदीर.
त्याला काय चिटकतंय का नाय कुणासठाव येऊन आता ते तिकड गेलय छतात.
मोठी उंदर जरा हुशार असत्यात.
हम्म हे उगच बारके आहेत म्हणून येत्याती. बारक चीटकलय ते सकाळी होतेत क नय तसली तसलाय. जाम चितकत्यात ते वरडाय लागलय ते चिग चिग चिग चिग.
थोड पिसाटलय ग.
हम्म चिकटच लय हाय त्याला कनाई?
ताड पण हायत ना पुढ.
हम्म.
हम्म. ते मोठ चिकटणार नाही ते मोठ जरा पळतय लय. मोठ बाहेरून आल बघा ते आता.
पहिला असणार आहे. छान असणार आहे.
हां. बाहेर गेला असेल ते हा. आणि तेव इथं बाहेरच असते इथं हॉलमध्ये ते छतात असते
ह
आला बघा पाऊस मोठा.
बाय चाल.
आत्ता आला. वारं पण सुटलेय. पाऊस पण या लागलाय. पुुसायचं आता भिजशीला बघा. मग आणि काय? हॅलो! हम्म हम्म. हम्म हम्म. आत आहे ना ओ पाऊस लागत नाही. हॅलो!
हां हां. आवाज जरा तुमचा आणि ब्रेक व्हायलता.
पावसामुळे होतय ग रेंज कमी जास्त आहे त्याच्यामुळे होतय.
रेंज कमी जास्त आहे त्यामुळे स प्रॉब्लेम यायलेत सगळ्यांचेच येला यायला लागलेत सोडा.
हा हा हा.
आता व्यवस्थित यायला आता ज्यावळेस त्या दोघीच शाळेतनी घेऊन यायचं.
हां.
जेवायचं मग, नाहीतर आताच जीवुन मोकळं व्हायचं बघायचं. आल्यावरच जेवायच त्यासनी घेऊन. हम्म ब्लाऊज शिवाय बसले तो. म्हणला फोन आला म्हणून आणि उठलो.
सगळ किचकीच झालंय.
अजुन किती राहिलेत तुमचे टास्क?
एक राहिलाय.
एक राहिलाय होय टोटल किती होत्यात मग?
वीस.
हम्म अजून दहा असतील मग.
पाणी सगळं आत यायलय घरात.
पावसाच.
मोठा आला एकदम पाऊस. काल ऊन आलत तेवढं.
हां. पडालाय मोठा खरंय. अं?
इकडे गेला पाऊस.
गेला? इथं हाय. मोठा पडालाय इकड. चांगलाच आलाय.
जिथं ढग आहेत तिथं पडतेयात आज पाऊस.
हम्म. पडायलाय चांगला. ते मागं पाणी पडत त्याच्या तर किती आवाज येतोय? खिडकी उघडी असली की.
आवाज येतय.
हम्म. डबा मग न्हेलाय काय?
होय. आणलाय डबा.
हम्म.
चालतय. ठेऊ काय मग?
हा. हा.
हा.